हॅलो,
हॅलो,
हॅलो, आवाज येतो काय ग माझा आवाज येतोय काय म्हटल? जेवलीस काय? काय कराल्यास हम्म, काय करायलीस म्हणून? हम्म, मी पण बसलेली म्हणलं आता तुला फोन करावा.
हा बरं झालं.
केलीस दिवसभरात?
काय नाही रोजचंच की रुटीन. रोजचंच रुटीन ग.
होय, मग पेशल जेवणाला काय केली?
काय नाही बघ, दोडक्याची भाजी केली होती.
होय.
हम्म, आम्ही आज काय मसूर केली होती.
होय.
मसूर केली होती, मग संध्याकाळी पाणीपुरी केली हो ती वरण भात केला मग. हम्.
हम्म, बरं झालं.
मग म्हणलं आता तुला फोन करावा. काय काय म्हणतेस? घरी जेवले सगळे?
जेवले जेवले.
हम्म ह हम्म. अम मग बापूंची तब्येत आहे बरी?
आहे आहे, छान आहेत आता.
हम्म हम्म, गॉगल काढला काय?
काढतात घालतात, काढतात घालतात, चालू असतं हम्म वापरतेत .
हम्म हम. आणि आता आणि सगळे सण चालू होतील. बघूया काय सगळे आता बेंदूर पासून सगळं वटपौर्णिमा, बेंदूर मग नागपंचमी सगळे श्रावणी सोमवार गणपती. दसरा, दिवाळीपर्यंत काही मग सुट्टी नाही. सगळं होय की नाही, हम्म. होय . आणि विशेष काय मग नवीन?
विशेष काय नाही बघ निवांत. अम्म.
गौरी गणपतीत जास्त आणि काय काय करायचं असते वेगवेगळं डेकोरेशन?
होय डेकोरेशन काय आदल्यादिवशीच असते आमचं. हम्म.
आधीपासून तू तयारी करतेस की मला या वर्षी हे करायचं ते करायचं आहे
या वर्षी काय आता, मागच्या वेळी काय कमळ केलं होत ते.
होय, आता सगळं, सगळं तुझं लिहीलं असते ना आधी.
होय, असते पण नाही काय ठीक हय आता, अजून तरी काय म्हणजे आयडिया वगैरे काय आली नाहीये. बघूया मग आता. कायतरी सोयीस्कर, सोपस्करच बघाय पाहिजे गं, आता दिदी पण नाही. हम्म्, काय मला? नाही, काका होता काका आणि मी गेलोतो.
हम्म, दिदी पण होतीच की इथं.
हा, पण ती बाळाच्या याच्यात होती गं.
हां बरोबर हे, त्याच बाळ
होय.
बरोबर आहे, नाही मला वाटलं मदतीला आले.
नाही बसली ते मी आणि काकानी मिळून दोघांनी केलेलं.
हम्म, हम मग तिच्या बालपणाता रांग
हम्म, तिला सगळं समजतंय.
बाळांच कसं असतंय की नाही, आधी रांगायला लागतेय मग बसायला लागते मग उभं राहते.
मग धरून चालतत.
तिला केस कुठं हायत?
हो, हो बोलते पण ना. ददा दा दिदी.
हम्म, जेवला का? मम्मा, आई. हम, होय. होय आज होते. पाटलांची, सिद्धीश चौथू. माझ्या वर्गातला.
होय.
तिथं लंगडी घालायला. हम, हो आम्ही क्लासमेट. व्हय गं, हो
हम्म, हम्म, हम भारी.
हम्म.
मी फोटो बघितले म्हणून म्हण
हो, हो हाय.
मग
दीपक समोरच्या दीपाची हम्म, आणि माझच डाळ पाहिजे. छान आहे. अजून तर राहिलेत व्यवस्थित स्ट्रेट. भिजत घातल्यात व्हय? त्यांच्यातच घातल्यात. पाऊस झाला की पहिला.
हम, मौज घेतलं आता जरा रिलॅक्स वाटला असेल.
आं
त्याला जरा आराम वाटला असेल ग वॉश घेतल्यावर, हम हम
होय हो. रिलॅक्स म्हणजे केस बांधता येतात ना? त्याच्यात तेवढाच आराम. हम तेल घातल्यात आणि सगळ्यांच्यात होय.
असं होतंय.
हा खाणा माघी. होय, पाऊसं कधी लागतोय कुणास ठाऊक.
होय.
आता चालतय म्हंटली, हम्
उद्या योगा डे आहे आणि योगा दिवस. आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे. अं आज सगळ्या शाळांमध्ये? हे केलेलं. ते योगाच हे होत, अ काय? ते योगा दिवस साजरे केले सगळ्या शाळांमध्ये.
होय योगा डे ठेवलेला होय. पोरांना तेवढंच भारी, हम क्लास अ सोडून काहीतरी वेगळं मिळालं की तेवढंच आनंदी होतात.
पीटीचे तास असतात तेव्हा ठेवला असेल गं.
होय. होय. होय-होय. होय ना? हम्म. नसतय, जराशी इकड तिकडं फिरलेली असतात. तेच सांगं डोक्यात असत त्यांच्या, एकदा रुटीन ला लागली ते महिना दोन महिने झाले.
नाही, नाही सुट्टी म मजा केलेली असते. सुट्टी मजा केलेली असते त्या सगळ्यांनी. हम्म, फिरायला गेलेले असतात. आपण पण केवढ सुट्टीला सगळे इकडे राहयाला जायत हो नाही? आत्या मामा आता पण सुट्टीत काय एखाद्या फार्म हाऊस वर जायचं म्हणतोय. खरं कोण बोलत नाही ग्रुपवर.
होय बोलत नाय.
बोलायला पाहिजे ग.
कोणाला वेळ, कोणाशी एक्झाम. कोणाची काम कोण बिझी कोणाचं ऑफिस. सगळे आपपल्या रुटीन मध्ये बिझी. मग आता त्याच्यामुळे कसं? एक म्हणणार एक्झाम आहे थांब. एक म्हणणार माझा ऑफिसच्या दिवशी ठरवा एक म्हणणार मला वेळ नाही, एक म्हणणार रात आता नको थांबा मी आल्यावर जाऊया.
होय आता चार्ज होय. चार जुलैला एक मेंबर येणार आय मग बघूया काय काय म्हणतात ते. मी आल्यावर करूया होय. मी आल्यावर करूया म्हणणारा मेंबर देणार आय म्हणलं हम्म तेव्हा बघूया.
आता कुठं कुठं जात्यात बघूया आधी तो त्याच्या फॅमिलीला घेऊन फिरल.
होय.
त्याला तो ठरवून येते ना आता इकडं जायचंय आता तिकडे जायचंय आता मागच्या वेळी तिरुपतीला जायचं म्हणून ठरवून आला. घीऊन गेलाच तो सांगत नव्हते काय काका.
होय जायचच म्हणला.
हम्म.
ग आईला केक त्यानं मागवलेलं तो तिकडून ऑर्डर केला होता माहितीये काय? परवाच्या वाढदिवस
त्याचा लय जीव आय ग हिच्यावर.
हो होय कारण
पहिल्या पासून, पहिला असतंय ती क नाय लय जवळचं असतं. डिझाईन पैशे वाला मी लय मी सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी टाक लेल्या त्यांच्या सगळ्याला मी लाईक केलं म्हटलं बरोबर टाक केक केलाय त्यो.
होय होय पैसे सोन्याचे कॉइन
व्हय तिला तसंच लाग
होय ते वहिनींनी च त्या वहिनींनी स्नॅपला केलेलं ना ती आईचं असे पैसे पडतेल ते व्हिडिओ केलेला माहिती आय ना?
माहती आय ते हिच्या मडलगेच्या घरात केलं होत.
लग्नात होय हम्.
चांगलं तितली सगळी हसलेली. त्याला मग काय.
खरं आय ग ते त्यांना आवड आय ना त्या गोष्टी
पैशाची दागिन्याची सगळ घालाय ची त्या दिवशी पण किती नटून बसलेली.
होय.
कानातलं गळ्यातलं मोत्याच सगळं सेट घालून बसलेली.
होय.
मग काय तब्येत जरा बारीक झालीया.
होय बारीक झालीया होय.
त्यांना ते साखर आय ग त्यामुळ तब्येत बारीक झाली. हम्म थकलेल्या वाटतात आता त्या. अशा म्ह होय.
क्लास घ्यायचं हे घ्यायचं तरी बरच म्हणायचं.
होय त्यांनी तरी क्लास घ्यायचं बंद केलेत म्हणे आता.
होय ते काकाणी सांगितलं ना?
होय, आता त्यांच्या लक्षात, राहत नाही गं, असं होतय.
नाही
हम्, कद, बाकी निवांत बघ.
ह्म, हम्, हम्, ह.
हां.
हो
आज काय? विकास आराखड्याचं, उदघाटन होत, बाता बघत बसलेलं.
हम.
बातम्या बघत, बसलेले चालतय ठेवू काय म? हं, गुड नाईट, हां.
हम्म, गुड नाईट.